हॅलो.
हा बोला.
हम्, मग म्हटलं ते पारायण करायचे तेव्हा रात्री किती वाजता झोपायची तू.
ते चांगलंय झोपायला मला दोन तीन तासाची झोपायची रात्री दहाच वाजायचे मला.
बापरे.
कारण ते विष्णू सहस्त्रनाम कधी करणार.
ते पण परत असायचं अजून.
मग ते रात्रीचच विष्णू सहस्र नाम झोपायच्या आधी करायला लागायचं ना. मग त्याच्या आधी आईला जेवायला, पोरगीला जेवायला, मिस्टरांना जेवायला परत त्यांच्या डब्याची तयारी रात्री करून ठेवायची.
ह आणि ते कंपल्सरीच होतं का विष्णू सहस्त्र नाम.
हा म्हणजे काय व्हायचं माहिताय ते जे पारायण आपण करतोय ना, ते पुस्तक वाचते ते संस्क कृतमध्ये असतय ना, मग ते संस्कृत मध्ये वाचत असताना आपले आपण कुठे रोज संस्कृत बोलतोय ना आप आप व्यवस्थित स्पष्ट यायला मग त्याच्यामध्ये काहीतरी चुका होतात ना मग त्या चुका झालेल्या माफ व्हायसाठी एक हजार विष्णूंची नावं म्हणून विष्णू सहस्त्रनाम घ्यायचं
अच्छा म्हणजे विष्णु सहस्त्र नाम म्हणजे वि भगवान विष्णूंची नावं असतात ती
हा हा ते नाही काते सुरुवातीला ते लागते की ओम विष्णूंून विष्णू म षटकारो भूत भव्यत भ्रवत प्रभूअसय किती संस्कृतमध्ये ते जरा अवघडच आहे पण ते छान आहे ऐकायला ते मग ते घेतलं ना की आपण दिवसभरातले जे वाचनात ज्या काही चुका झाल्या त्या च लकांना माफी मिळत्या असं मी ऐकलेलं
ओके आणि असं पण असं आता मी पारयण वगैरे काही करत नाही ना तर मी असं पण विष्णू सहस््रनाम ऐक ना मो का ऐकलेलं असं काही त्याचे नियम नाही येत ना की असं प्रॉपर बसलंच पाहिजे तोंडाने
हे कसं आहे आता देवाचं एक नाव आपण घ्यायचंय मग त्याच्यासाठी असं काही नियम नाही आहेत तुम्ही बसता उठता कधी पण घेऊ शकताय मग तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुमच्या दिवसाभराच्या रुटीनमध्ये तेव्हा रात्रीच आणि सकाळचं चांगलं असत
ह हां हां बरोबर
हम्म कारण सकाळी उठल्या उठल्या आपल्या डोक्यात कुठलेही विचार नसतात बरोबर आहे आणि रात्री झोप ताना पण आपण जर देवाचंच नामस्मरण केलं तरी पण म्हणजे आपण झोपी जाणार असो त्यामुळे विचार पण चांगले येतात झोपताना त्यामुं चांगलं
बरोबर ते सबकॉन्शियस माइंड म्हणून आलेल बघ आता एक म्हणजे ते म्हणतात की रात्री तुम्ही जे काही बोलाल म्हणजे आता रात्री नंतर झोपतोच ना आपण जे काही बोलाल ते पूर्ण होणार किंवा उठल्यानंतर जे काही म्हणजे हे करता आपल्याच कडून केलंय त्यांनी हा हा
हे हे काही नसते रात्री आणि सकाळी आपण दिवस भर जर चांगलच बोललो आणि दिवसभर जर चांगलच हे केलं तर काय हरकत आहे ना
अगदीच म्हणजे दिवसभण निगेटिव्ह आहे निगेटिव्ह निगेटिव्ह रात्री फक्त एक पॉझिटिव्ह बोलला ते कुठून येणार मग ते बरोबर आहे
तेच सांगालय मी काय म्हणतोय सगळं स सगळं निगेटिव्ह आहे आपल्या बाजूला आपल्याकड पैसा नाहीे घर नाही आहे काय नाहीे काय नाहीे खर हा विचारच करत नाही आप पण हात आहेत पाय आहेत आपण कायण काम करूण पोट भरू शकतोय हा विचारच
आणि हे पण खूप महत्त्वाचं आहे आता आपण म्हणतो खूप बेरोजगारी आहे रोजगारा च उपलब्ध नाही आहेत वगैरे पण ना मला असंच एक माझी एक फ्रेंड आहे म्हणजे आ मी असंच गप्पा मारत होते आणि त्यावेळी त मला बली की ज्याला खरंच काम करायच आहे ना त्याला भरपूर काम आहे जगात प ज्याला काहीच करायचं नाही ना मग त्या म मला सूट होईल का हच्यात मगी माझ रेप्युटे का म्ह का काम नाही असेल का स्क इन द सेन्स पण म त्या प्रब्लेम मग ह्या गोष्टी करताना
मग तसंच होतय ना आता तुम्ही आता तुम्ही आता समजा तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, तुम्ही जॉबला जाताय तुमच्यात छोटं मुल आहे हा
हम्म
तुम्हाला नोकरी करायची इच्छा आहे, किंवा फॅमिली बॅकग्राउंड असा आहे की तुम्हाला म्हणे घरातले म्हणतात की करा शिका ह. खर तुम्हाला प्रॉपर वेळेवेळेला खाणं पिण पण गरजेचं आहे, का पैसा आपण काय पैसा लई असला म्हणून पैसा नाही ना आता. त्यात वाढून घेऊ शकत, अन खाऊ शकत, म त्याच्यासाठी तुम्हाला अशी म्हणजे. अशी मेड पाहिजेच ना, जी स्वयंपाक छान बनवत्या जिला सगळं नॉलेज आहे. मग अशा ठिकाणी आपण जरी काम केलं, भले तुमचं शिक्षण किती पण असू देत, तरी तुमचं पोट भरून तुम्ही चार पैसे मिळवू शकताय, फक्त एवढंच की त्यांना काय वाटतंय जी व्यक्ती असतना, त्या व्यक्तीला काय वाट की मी एवढी शिकलोय, मग लोक काय म्हणतील केवढी शिकल्याय ही, अन आता नोक री करायच सोडून अ स्वयंपाकाच्या कामाला जाताय, म तुम्ही लक्ष देऊ न का ना कुणाकड, ज्याला छान जगायचंय त्याला आपलं शरीर चांगलं ठेवायचंय, त्यांना जाऊन करायचं, खाय चं आणि घेऊन यायचं, आणि वर पैश्यांनी भेटतात आप ल्याला मग काय वाईट ये, आणि आपल्या वेळेनुसार आपण करू आपल्या मुलां ची आणी काळजी घेऊ शकतोय ना आता समजा दहा हजार रुपये तुम्हाला पागार मिळ तोय एका ठिकाण तुम्ही नोकरीला जाताय सकाळी तसं काय नाही आपण.
बर!
चांगली माणसं, चांगलं हे बघून जर असं हे केलं तर काय हरकत आहे, आणि सकाळी आपण दहा ला गेलो. गेलो आणि सकाळीच जर संध्याकाळी जर चार पाच वाजता परत येत असू, आणि आपल्याला एक दहा किंवा आठ हजार पगार भेटत असेल. तर काय उपयोग आहे त्याचा, तेच जर आपण एखाद्या ठिकाणी स्वयपाक स्वयंपाकाची एक दोन, तीन, काम धरली छान स्वयंपाक बनवला. आणि तिथंच आपण नाश्ता जेवण केलं त्यांच्याच घरी, आणि येताना पण त्यांनी आपल्यासाठी जर डबा दिला. आणि येऊन घरी खायचं, हेल्दी चांगलं राहायचं, आपल्या मुलांच्या सोबत पण आपण राहू शकतोय वेळ देऊ शकतोय. आण टेन्शन पण नाही कशाच, अन् पाहिजे तेव्हा सुट्टी आपण घेऊ शकतोय, खर एवढच की त्याला हल क्या दर्जाचं समजलं जातंय. पण हे चुकीच आहे, कारण आपण पोटासाठी म्हणजे बघा ना आपण. हूं!
ह बोल ना, बोल ना, आपलं थोडं ओव्हलॅबं होतंय आय थिंक. अ पुढे मागे थोडस होतंय का बोलणं, हूं हूं.
होत असेल काय माहित, म्हणजे आवाजाचं हे कस आहे आता माणूस जरी मे ल तरी आपण शेवटला विधी करतोय, तिसऱ्या दिवशी त्या दिवशी नैवेद्य सुद्धा शिवायला तो कावळा होऊन येतोय माणूस, आणि म्हणतात असं कि तो नैवेद्य, त्याला आवडणारा पदार्थ तो. शिवतोय बरोबर आहे काय, म्हणजे माणूस किती जरी मिळवला आणि काय जरी केलं, तरी शेवटी त्याच जे सगळं हे असते, ते सगळं त्या जेवणातच असते, बरोबर आहे काय. अन्नातच अस त मन असत त्यात, कारण आपण जन्माला आल्या शेवट पर्यंत पोटासाठीच करतोय ना ह्या सगळ्या गोष्टी, अस आहे का कुठला कावळा आलाय आणी त्याचे दागिने हेत म्हणून, घरात येऊन त्या दागिन्यांच्यावर बसलाय. किंवा त्याचे कपडे ठेवले आहेत, आणि त्या कपड्या हा किती पण जीव असू दे, खर माणूस नाही बसत अन्न, अन्न किती महत्वाचं आहे बघा. ते जर नसल तर काहीच नाही अर्थ, मग त्यामुळे जर आपण एखाद्याचं पोट भरत असू, आणि त्याला छान जर जेवण गरम, गरम खायला घालत असू तर देव आपल्याला कशाला उपाशी ठेवणार आहे. हा पण विचार करायचा आणि प्रामाणिकपणे काम केलं आणि एखाद्याचं पोट भरलं तर आपलं सुद्धा पोट भरू शकतंय फक्त कामाला लाजायचं नाही. ते कुठल्या दर्जाचं हे नाही बघायचं. त्यातन चार पैसे मिळतात आणि आपण आपल्या परिवाराची चांगली काळजी घेऊ शकतोय. हे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी बास आहे.
पण मग कस एक ऐक ना आपण आता समाजात राहतो तू मला म्हण तेच मला खूप गोष्टी खूप मला पटताय इन्स्पायर पण होती मी तुझ्या गोष्टींपासून खूप शिकायला मिळतेय मला पण हे बघ आता आपण समाजात राहतो. आता एक उदाहरण द्यायचं म्हटलं नंत तुला सांगते हा. कीआ आता मला काहीतरी करायचं मला भरपूर स्किल आहेत. आता स्वयंपाक मी करू शकते, दुन्नी भांडी मी करू शकते. की जे मला येऊ शकतात उपजातच गुण आहेत आपण भारतीय स्त्री म्हणजे ह गोष्टी आपल्याला येतातच आणि मी खेड्यातली असल्यामुळे या गोष्टी मला येतात. पण मग कसं होतं माहिती आहे का, की ह्या गोष्टी जर मी करायला गेलेय ना तर लोक फार जज करणार किंवा सोसायटीतल्या सोसायटीत सुद्धा आता मी जाती आता मी कुठ कुठे जाते. मी कोणत्या दर्जाचं काम मी करते, हे बघून मग लोक माझ्याशी संबंध ठेवणार किंवा इन जनरल आता माझा मुलगा पण खाली खेळायला गेला वगैरे किंवा काय, तर मग अशा यायची आई असं काम करते वगैरे हे काम हे म्हणजे स्वयंपाक धुणी भांडे जे काय असेल. तर त्यानुसार माझ्या त्यांच्याशी वागणं ते ठरवतील आणि कसं हे ग मग त्यांनी जर सपोज मला त्या ज्या पद्धती, ते मला ट्रीट करते. त्या पद्तीने मा होणार कनफिडन
आपला आपला कॉन्फिडन्स आपण मी सांगू कॉन्फिडन्स आपण कधीच लो करून म्हणजे घ द्यायच नाही कस माहितीये आपण धुणी भांडी करत असल जरी आपण काय करत असलोरी आपल राहणीमान इतकं छान पाहिजे ना की समोरच्याला वाटायला पाहिजे की अरे बा अरे मी एवढ्या छान पोस्टला असून एवढं चांगलं हे करत असून माझी तब्येत बघा आणि ती बघा ती कशी आहे, इतकं छान आपण स्वतःला मेंटेन ठेवायचं की समोरच्याला स्वतःबद्दल अस हे वाटायला पाहिजे. की आपणच कुठेतरी म्हणजे कमी पडतोय आणि ही करत तेच योग्यआहे. आपण आपल्या मुलाला इतक छान संस्कार द्यायचं, इतका वेळ द्यायचं आणि एवढं छान हे करायच की कोण तुलनाच करून येत आपल्यासोबत किंवा असं कॅम्परिजन करू नये. इतकं छान म्हणजे आपण कसं प्रेझेंट करतोय स्वतःला ह्याच्यावर डिपेंड होते असं नाही की तुम्ही सकाळपासून संध्याकापर्यंत एखाद्या प्रायव्हेट स्कूलमध्ये जातातय तर मग तुमची पोस्ट चांगल्या भांडला जाते म्हणजे आपण आपल्या राहण्यावर असते. अजिबात नाही. आपण सारखं पटवून द्यायचं हा इतकं छान मस्त मस्तपैकी स्वयंपाक केला. आम्ही छानपैकी बसलो गप्पा गप्पा मारल्या, जेवलो, मस्तपैकी फॅन सुरू होता किती छान काय उपयोग आहे या नोकरीमध्ये काय अर्थ नाही. आपण तेच जर आपल्या शेजारी काकू असली. ती जर आजारी असली तर तिच्या घरी जाऊन आपण तिला करून घाल घालतोच ना म्हणजे. आपलं काहीतरी संबंध आहे. तशीच ती आपली कोणतरी हाय त तिला आपण रोज करून घालतो. त्यां तिच्यासोबत जेवतोय आणि घेऊन येतोय. काय राहिल ते जेवण आणि मस्त ते गरम करून परत खातोय काय वाईट आहे हे आपण पटवून द्यायला यायला पाहिजे मग आपला दगड पण खपतोय.
अगदी म्हणजे तुला ना हे स्किल मला तुझ्या छान दिसतय की एक तर पहिली गोष्ट म्हणजे तू ठाम असते तुझ्या निर्णयांवर म्हणजे दुसऱ्यांच्या याच्याने तू लगेच हे होत नाही.
अजिबात नाही. अजिबात काय होईल ते होईल. कुणाकडनं मी सल्ला पण जास्त घेत नाही. कारण असं जगात एक पण व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. जो चुकलेला नाहीये. मग पुढं आपल्यालाच हेच, हा चुकू दे ना चुक खुद घ्यायचा निर्णय. फक्त अन कसाय माहिते.
हम्म.
कट करून लावता का जरा. मला आवाज येईना. हा, कट करून लावा ना.
हॅलो, हो ओके, ओके, ओके, ओके.
हां.